हा हा ताई काय करताय काही नाही असंच मी आता ना माझा एक छोटा भाऊ आहे तर तो मला म्हणत होता की अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्याविषयी त्यांना निबंध सांगितले तर मला थोड त्याच्याबद्दल मार्गदर्शन कर असं सांगत होता मला तो मग तुमचं काय मत आहे याच्यावरती
हे बघ अंधश्रद्धा आपण ज म्हटलं ना आता ज्यावेेळी अ आपण खूप अज्ञानात होतो अज्ञानात म्हणजे गुलामगिरीत जेव्हा होतो आपण त्यावेळी अंधश्रद्धा खूप खूप वावली होती असं आपण म्हणायचो अर्थातच त्यावेळी लोकं शिकलेली नव्हती पाहिजे तस त्यांच्याकडे काही गोष्टींच ज्ञान नसल्यामुळे अ किंवा आपण एक म्हणू शकतो की वैद्यकीय सोयी सुविधा पण त्यावेळी नसल्यामुळे मग आता बरं कसं करणार आजारीच पडला आहे काहीतरी झालंच आहे भयानक काहीतरी आजार झालेला आहे मग बरं करायला काही त्यांना हेच नव्हतं ना मार्गच नव्हता मग त्यावेळी अर्थातच अंधश्रद्धा पसरणं हे आपण समजू शकतो त्यावेळी त्यांना पर्याय नसल्यामुळे म ह भोंदू बाबाकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा हे करा ते करा ह्या गोष्टी साहजिकच होत्या पण तु आता बग ना आपण एकविसाव्या शतकात आलेलो आहोत विज्ञानाने एवढी प्रगती केलेली आहे तरी देखील आपण बरेचसे आपण बघतो ना केसेस हा बाबा तो बाबा बाबांकडे जातात आणि काय काय प्रकारचे ते हे करतात विधी करतात. म्हणजे खरंच हे खूपच भयानक आहे ग म्हणजे शिकून काय उपयोग झाला असंच वाट.. त मग मला तर.
खरंच ना आणि हे बाबा लोक आहे ना या.. म्हणजे ह्या अंधश्रद्धेचा खूप फायदा उठवतात. म्हणजे त्यांच्याकडून आर्थिक पण घे.. त जात नुकसान होत आणि ते मेन म्हणजे मुख्य म्हणजे कसंय. कि लोकांना ते लवकर.. येत नाही कारण का त्यां पद्ती त्यां विचारसर.. ठेव अस क तुम्.. फॉर एक् उदाहरणार्थ तुम्ही.. हा अंगारा लावा किंवा हा दोरा बांधा म्हणजे तुमच सगळे समस्या.. तुमच्या सोडवल्या जातील किंवा तुम्ही हे असं नैवेद्य अर्पण करा. तर ह्या असं. कुठेतरी लहानपणापासूनच म्हणजे त्या वातावरणात पण.. ती मुलं वाढलेली असणार आहेत आणि ते आपल्या आईवडिलांवरती श्रद्धा.. ठेवून कारण लहान मुलांना कसं असत की पहिले ते आई वडिलांच बघून मित्रमित.. मै्र ब अु करत असतात त्या त्यांना ज आपण.. दे क नाही म त व इ नकोऊ त्या व नकोऊ किंवा उपवास कर उपवास केल्यानंतर माझ पण अशी होती की उपवास केल्यानंतर की खूप देवप होईल पण ती खर तर ती अंधश्रद्धाच आहे की असं काही नाही आपल्या शरी त्र देऊन देव कधीच म्हणत उलट वामनराव प म्हणतात तुमचं शरीरच साक्षात परमेश्वर आहे तुम्ही त्याचीच काळजी व्यवस्थित घ्या त्यालाच तुम्ही चांगलं आहार द्या आणि बरोबरच आहे ना की आरोग्य आपलं चांगलं असेल तर आपल्याला चांगलं वाटणार आहे मानसिकरित्या पण आपल्याला आपण ज्या वेळेला शारीरिकदृष्ट्या सक्षम असू त्याच वेळी छान वाटणार आहे आपल्याला नाहीतर मग हे असं म्हणजे थोडस परत अजून एक अंधश्रद्धा अशी होती की हा आज तुमचा हा वार आहे तर म्हणजे तुम्ही या कलरचे कपडे घालायचे तोवार आहे तर म्हणजे याच्यामु काय होतं ना म्हणजे माणसाच्या अ माणसाच्या मनात खूप नकारात्मक विचार यायला चालू होते हा मग मी दुसरा कलर घातला तर काय होईल म्हणजे मी हे एक उदाहरण देते की असं ब श अ पण संथा आहेत की तुम्ही केस वरतीच बांधा किंवा खाली न ग अश छो्या छो्या छ्या गोी ज्या भरपूर प्रणातल्या जातात त्यावेळेला मग माणूस स्वतःशीच घबरायला लागतो की नाही बाबा मी हे केलं तर हे होईल ते केलं तर ते होईल मग हे कुठेतरी बदलावं असं वाटतं मला
अगदीच आणि
आजारी वगैरे असल्यावर आजारी वगैरे असल्यावर तरी ते बाबा लो बाबा लोकांकडे अजून ण खप म्हणजे थोडस पचायला अवघडच आहे की हा म्हणजे का त विज्ञान पुढं गेलेलं आहे इतकं ते संशोधन करत आहेत लोक प्रत्येक आ आजारांवरती पण प्रत्येक औषध आहेत तर त्यांनी तथ तिथे जाऊन त्यांनी हे केलं पाहिजे उपचार केले पाहिजेत अ आता म्हंटल तर आता मानसिक आजारांच पण सुद्धा बऱ्याचशा ग्रामीण भागात आहे ना हिला काहीतरी लागिरलय किंवा अंगातिच्या काहीतरी च आले हे आले पण हे मला ना हे खूप का ही खूप म्हणजे मोठी अंधश्रद्धा हे असं काही नसत. कुणाला काही होत नसतं म्हणजे त्यांना मानसिक काहीतरी हे असत त्यांनी आजकाल इतक्या सोयी सुविधा आहेत. की पण नाही लोकांच असं होत की समाज काय म्हणेल मला बाबा, मी ह्या डॉक्टरकडे गेलो तर, खणत गे तर या म्हणजे गोष्टींमुळे ना ते स्वतःवरती का अन्याय करतात. आणि तो त्रास दे तसच आयुष्यभरात, काढतात पण असं नाही की उपचार आहे. त्याला काहीतरी हे आहे. उत्तर आहे तर ते आपण जाऊन घ्यावे आपलं छान आयुष्य करावं आणि हे त्यांना सांगणारही कोण नसतं. कारण का घरात नाही वातावरणच तसं हा मग तुला असं होतंय का, थांब आपण या बाबांकडे जाऊया हि तुला अंगारा लावूया. किंवा हा दोरा बांधूया म्हणजे तुझ कमी होईल पण तस नाही आता आजकाल तर म्हणजे खूप असं खूप याच्यावर ती हे करण्यासारखं आहे. कि थोडस ना म्हणजे असं व्यक्तींनी अ डोळसपणे बघणं आणि त्यांना डोळसपणे बघायला लाव अशा व्यक्तींची पण खूप आता समाजात गरज आहे की हा बाबा हे असं नाहीसतं असं असतो. तुम्हाला काय वाटतं याच्याविषयी
कि जसं तू म्हटलीस, जे ज्यांना मानसिक आजार असतात आता शारीरिक आजार सगळ्यांना क लक्ष देतात. खोकलाला सर्दी झाला ताप आला की आपण डॉक्टरकडे जातो ठीक आहे ही गोष्ट आपण मान्य करतो पण जे मानसिक आजाराणे असले लोक सपोज आपल्यासारखे समज माझ्यासारखं जरी कोणी एक उपचारासाठी आ्ही जर म्हटलं ना आपण माोपचार त् जाऊया त्यां पहि प्रश्न असा मम्मी काय वेड आहे का? मग्मी काही वेळी आहे का अच्छा तर तू मला वेड समजतो म्हणजे ते एवढे आक्रमकपणे हे कर ग उत्तर दात आपल्याला कु त्यां ब आपल्या खप आवड असत किं मानी असतात सगळ्यात महत्वाची आणि मोठी समस्या काय असते की त्यांना मानस चार तज्ञांकडे नेण हीच खूप मोठी कसरत असत ह लोक क पुढ उपचार तर होतील का तर आहे पण म तवर ह त्यांना सम अस ज जार होतात शारीर त हा मा बश त्या आपल्या ख एक मोठी कसरत आहे आणि जस तू म्हटली मग अशी की आता बोगिरींच जर तुला सांगते म्हणजे एक अतिशय अ ताजं उदाहरण मी माझ्या बघण्यातला आलेला आहे आता तर एक
हमंम
एक तर तिच्या तिला मुल बाळ होत. आल होत नसल्यामुळे काय झा जेव्हा समजताय त्यात ना एकतर अ पुरुष असला‌ ना पुरुष प्रधान संस कृती आपली आहे. अजून आपण आपण त्या गोष्टी मागे नाहीयेत, तर त्याच आधी असतंय की माझ्यात तर काही दोष नाही. तु तुझ तुझ जाऊन काहीतरी बघ. मग ती जेव्हा पण दवाखान्यात जायची, एक तर तो सोबत तिच्या जायचा नाही. सासू जायची सोबत. आता एक तर एक आपत्य आपण ज्याला म्हणतो. आप त्य जन्माला तेव्हा आपल्याला घालायचं असेल, त्यावेळी अ अर्थ आई आणि वडील दोघांचा सहभाग असतो त्याच्यात. दोघं हवे, तर तो तो जो मुलगा आहे तो नेहमी म्हणायचा की नाही तू माझ्या आईसोबत जा. आता आईचं काय काम आहे बरं वास्तविक पाहता दोघांनी जायला पाहिजे सोबत. पण असं काही व्हायचं नाही तो अर्थातच प्रत्येक वेळ जबाबदारी झटकत होता आणि सोबत कधी जातच नव्ह होता. मग असं करता, करता, करता ते अ गोष्टी थोड्याश्या वेगळ्या याच्यात झाल्या. आणि लग्नाला एक दहा वर्ष झाले, तरी पण मग त्यांना मुलंबाळं न झाल्यामुळे आणि डॉ कडे पण आता डॉक्टर पण सांगून सांगून थकले त्यांना. शेवटी तो ऐकायला पण तयार नव्हता. आणि मग वय वाढत गेलं, मग दुसऱ्या गोष्टी झाल्या. तर मग कोणीतरी सांगितलं की एक कुठेतरी एक बाबा आहे म्हणे, तर तो जो बाबा आहे तो खूप गुण देतो, शंभर टक्के गुण देतो म्हणे. तर त्या बाबांकडे घेऊन जा म्हणे. आणि काय दवाखाने पण केले म्हणे दवाखान्याचा तर काही फरक आला नाही म्हणे. तुम्हाला आणि डॉक्टर ते फक्त पैसे काढण्यात काम केलं म्हणे डॉक्टरांनी. तर तुम्ही एकदा त्या बाबांकडे जाऊन बघा म्हणे. तर ते बाबांकडे ते गेले, तर बाबांकडे गेल्यानं तर मग अ अं बाबांकडे पण गेली ती बरेच दोन तीन वर्ष बाबांकडे गेली. पण तिथेपण काही झालं नाही, मग काय ते बाबांनी काय सांगितलं की तुम्ही इथे येऊन राहा म्हणे आमच्या इथे. म्हणजे तुम्ही थोडे दिवस इथे येऊन रहा दोन तीन महिन्यातच तुम्हाला फरक जाणावेल असा तो काहीतरी सांगितल त्या बाबांनी, मग आता सांगितल्याप्रमाणे तो जो अं मुलगा होता तो पण अर्थातच वैतागला होता. मग थोडंसं त्याच्या आईनी समजवलं काही अं आजूबाजूच्या लोकांनी जेव्हा समजवलं. तेव्हा तो पण तयार झाला. मग ते तिथे राहायला गेले, मग तिथे राहायला गेला ना रहायला गेल्यानंतर, मग थोडंसं डॉक्टरांचं पण त्यांची तेे जे म्हणतो ना आपण ते चालू होत डॉक्टरांचे पण प्रयत्न त्यांच्या चालू होते. मध्ये मध्ये कारण मग हे इकडे पण बरेचसे हे केल्यानंतर, पण काही फरक जाणवत नव्हता. मग तिला दिवस राहिले, अस करता करता. आता तो अं म्हणजे हे खर तर काय म्हणू शकतो ना, कावळा बसायला अन फांदी तुटायला. असेल का काय ते माहित नाही, मग नेमक डॉक्टरांचंच तिला गुण आला. आता भोंदूगिरीच तर खरंच मी तर त्या गोष्टी मानतच नाही अजिबात. तर मग तिला अ हे राहिलं दिवस राहिले. मग नऊ महिने ती तिथेच होती. मग नऊ महिने तिथे राहिल्यानंतर डॉ क्टरांनी अं तिला एक अमुक, अमुक अशी तारीख दिली. या या तारखेला आपण तू म्हणजे तुझी डिलिव्हरी होणार असं सांगितलेलं होतं डॉक्टरांनी तिला.
हम्म, हम्म, हम्म, हम्म, हम्म.